कधी तर हे असलं. तर यायच झालं तुला तर, तुळजापूरला पण जाऊन ये असं म्हणलं.
कसं जावं?
काय?
कसं जाऊ?
जाऊन येऊ या. असं म्हणलो मी.
मी कधी गेलो नाही अरे. गेलोय की तुळजापूर ला.
कवा गेलतीस?
आपली ओळख नव्हती. अ -पंधरा ऑगस्टला माहतीय का?
हम्म.
दो अ अ क्लास मध्ये, आ आमच्या इथं कार्यक्रम असत
हम.
तेव्हा ग त्यादिवशी गेलते, पंधरा ऑगस्टला. पंचवीस मध्ये गेला अस. नाही पंचवीस नाही चोवीस मध्ये-
हम्म.
चौवीस, हा चोवीस मध्ये त्यांच्यानंतर दोन दिवसानं रक्षाबंधन आलतं बघ
हा
तेव्हा गेलतो.
आपली ओळख नव्हती तवा बघितलं पण नव्हतं मी तुला
श्यामटोलेच्या पोष्टीवर चेतन सर बी हे टाकतयं की कमेंट टाकतं कि
कमेंट केलीया.
होय
झुंबर सर असतोय ना त्यात
होय सोड
जुब्याची आणि तेझी कशी काय ओळखी आहे कणी
अरे जवळ जवळ राहतात ना ते तिथं
जुबेदसर तिथं राहतंय
मग तिथंच राहतात कि जुबेर सर
काय मला माहित नाही बाबा
कुठ माहिती आहे का
हा
आ आर आरके स्टुडिओ आहे ब तिथ कुठ तर भक्तीच्या घरापशी राहतात त्याने पुढं
अरे श्याममटोली बाळ कोरोचीत राहतंय.
आधी इकडं राहतं होता ना इथं कुठली झोपडपट्टी आहे बघ ती त्यांच्या इथं
अं हेज गयबान पेट्रोल पंपशी
हा तिथं
हम्
तिथं कुठं तर तिथंच राहतो जुबेर सर
कृष्णानगरमध्ये,
हा बाबा तिथेच कुठंतरी मला का एक्झॅक्टली माहित नाही
हम्म
भक्तीच जुन घर होतं तिथनं जराचं दोन मिनटाच्या अंतरा सराचं घर होतं. मग ती ओळख होती त्या त्याची मला तर सहा वाटवण्याच्यामुळेचं अ दुद्याचारला इथं क्लास घाला दिला असणारा
सया माटोलिनचं की व्हंय एक मामा असं अस ऍडजस्ट करून दे म्हणून मामा काय तिथं युज करत नव्हता ती खोली देऊन टाकला हम्म
किती काॅल झालं.
काय
तुझ कॉल किती झालं आता हा तिसरा
आता पहिला चालू झालाय दुसरा
तिसरा केलायिस
तीस होत्यात आता जर आता पाच केलो तर मग आता हे दुसरां आहे ह्यो तुला तिसरा केेलो मगाशी तो शेवट होता. पहिला केलेला तो झाला आता ह्यो दुसरा हा या टाईप आहे आता पाच टाॅस मधला हा दुसरा अजून तीन व्हायला पाहिजे मग ह्याच्यानंतरच ते रोयाला करतो.
आता आलं तर हेज नंतर
अरे बाळ ह्या तू अजून तीन तासक आहेत मला बरोबर हा तीन किंवा दोन त्याला करतो हा ते बी कर म्हणत होते मला काय माहितीय? होतील बी पुढे जाऊन, जातील बी.
नाही कारण तू बारा बारा मिनिटेच बोललायस, सगळ्या कॉलमध्ये. बघ अ माझ्या पण सगळ्या भावासोबत तेवढंच भरल त्यामुळे तुझं तसच झालं, मग ती दहा दहा मिनिटं बोलत होती त आ सकाळी पाच झालीत काय?
म्हणजे दोन ती बोंबाबोंब झालीत. बघू, म्हणजे रोजचं दहातर मला व्हॉट्सअपला मेसे झालंय लवकरात लवकर आवरा, ते हे आले म्हणून.
तुला आलाय ग्रुप वर.
वॉट्सअपवर.
पर्सनल मॅसेज?
नला होय.
होय?
होय.
मग आवर आज करून घे सगळं कॉल, पाहिजे तर वैष्णवीला एक दोन कर.
हम्म.
तुला बोलाय जमत नसलं तर मम्मीला दे मम्मी अन ती बोल.
हा
आवाज चांगलं पुढचे टास्क पण याय लागल्यात, पण ते थोड्या जणांनाच आल्यात वाटतं.
हम्म
मला आलं नाही आहेत अजून.
बघू पुढं काय होतंय, आर्यनला पण घेतला बाबा.
हा मग त्याला कर.
त्याचं तर आता म्हणाले सर्व्हर डाऊन आहे थोड्यावेळानं हे करा, सबमिट होईना प्रोफाइल टास्क
काय माहित? कर कॉल तर जातोयच. की विदाउट प्रोफाइल टास्क करता पण कॉल जातोय, मग तू काय कर आता कामाव जातोयसच साडेपाच ला कर. असं पण, तेव्हा त्याला म्हणते तेच बस आणि त्याला कॉल कर एक. होई काय? मग करायचं तेव्हा कॉल, किती दहा मिनटं बोलायचं, असं काय तर बोलायचं.
त्याला मी करतो म्हणतो, थांब म्हणतो त्याला असं म्हणतो थांब.
हम्म
लागला तर लागला ओ. म्हणजे त्याला दोन करतो आणि रोहयाला एक करतो. थांब म्हणतो माझं एक राहिला एक करतो म्हणतो, काय मग तीस पूर्ण झाली, तर मग तिथे स्टॉप करायचं आणि मग त्यो मला फोन लावाला की त्याला एकशे ऐंशी एकशे ऐंशी ते पडत नाही का ते पडणार. लागणा. ली तुझं बोंबाबोम झाली म्हणायचं, काय तर ती दुसऱ्याला कर म्हणायचं मला लागना. असं म्हण.
चालतंय तसं कर, म्हणजे तुझं जर तीसच टास्क झाले असेल तर मग आ आजच होतात तुझ कंप्लीट सगळं.
होय, करतोच की म आजच होणार, तीस होणारच रे आता.
तेच की.
तर मगा, दोन आहे ती बो भोगस गेलीत.
एक्स्ट्रा जरी आलं तर वरती.
पस्तीस
तर तरी चालते, तरी पण होऊन जातात.
होय
कर वैष्णवी ला एक दोन कर आ त्या ह्याला कर आत्यानं बड्डेला पण फोन केला नव्हता
चला कुठे माहिती आहे बर्थडे आहे माझा आर्यननं तर कुठे केलाय
तुला माहितच नाही बर्थडे आहे
नाही अर्यनला लक्षात असते पण काय झालं मी काय विचारल नाही बाबा त्याच्या लक्षात आहे माझी डेट बर्थ डेट कामाच्या नादात विसरला असेल नाही नाही वीस फोन बी गेलतो तरीच नाही
असू दे सोड आपण तर कोणाला करायला पण नको ना कोण आपल्याला पण करायला नको
मला तर कुठे त्याच्या लक्षात होता मला संध्याकाळी लक्षात आलंय बड्डे आहे ते मग मी बड्डेच आहे आणि बड्डे पण तेव्हा हे केलो स्टेटस बिटस टाकलो मग सगळ्या स्टाफला माहित झालं मग त्याचा बड्डे केली
मला सांगितला झाला कि बर्थडे करता
संध्याकाळी मी लावल्यावर मग सगळं गावाभर झाले हम्
तुझा लावली नव्हती स्टेटस कसं काय
विष केलं नाही स्टेटस काय लावत्या
हा बरोबर
हम्म
मी गेल्यावर मला मम्मी म्हणल्या स्टेटस पण काय लावाय नाही त्यामुळे कुणाला माहित नाही बड्डे आहे त्याचा ते हा लावला की हॉस्पिटल मध्ये कळतय मग ते सगळे पार्टी तेन द्यायला फाडतात का लावलं नाही वैष्णवीच स्टेटस हॉस्पिटल मध्ये कसा दिसतोय
नाही नाही शक्यच नाही ते ते चौघे पाचजन बी नाहीत तिथं तीघे याला सरळ
तेच कीे
हम्म
त्यातलं तू एक पप्पा एक मी एक
ह दोघी तिघी धरायच्या
हम्म
हम्
ती मॅडम एक असेल की अपराज मॅडम
होय तिनं परवा हा तुला सांगितलोय की तुला स्क्रिनशॉट पाठवतो हम्म हम्
आणि मला स्वप्नच पडली
का
तिचं
काय तर,
काय पडलं असेल.
काय पडलं.
तिचं लग्न मी ठरवले आणि माझ त्यामुळं लग्न झाली तिज, तिचं लग्न होऊन झाले ना आता. हम्म, तिजं लग्न बी ठरवलो एक पोरगं बघून आणि हे केलो आणि कुणाला तिला सांगाल तिला सांगून ठेवलो कुणाला सांगायच नाही, कि बाबा मी तुझं लग्न ठरवलंय म्हणून असं. हा आणि हे मान्या बिण्या तिथं सगळेजण आल्तीत. आणि मी बी होतो तिथं, आणि मी एंट्री मारलो अस सगळे असताना टॉस आणि डायरेक्ट स्टेज वर जाऊन, त्या नवरा बायकू संग उभा राहिलो होतो मी असं. मम्मी पप्पा त्यांचं मी होतो ना असं. कळलं काय?
योग झाला म्हणायचा
काय माहितीे? आता इलाज नाय.
मला वाटतंय तसंच असल.
माहितीच नव्हतं. मान्याला एक ही फोन नाही माझ्याकडनं आणि त्याच्याकडनं बी माला नाही.
त्याला माहितंच झालंय.
त्यो बघितलं असल ओ मी कॉन्टॅक्ट करतो काय, अन त्याला कळलं ह्याला करायचं नाही. विषय सपला.
त्याचा वैष्णवीला पण मेसेज नाही आलेला एवढ्या दिवसात?
नाही, वा व्हॉट्सअपला तर नाहीच आणि टेलिग्रामला बी नाहीच.
ते अ टेक्सला.
टेक्स्ट ला असेल पण मला मा, आम्हाला सांगून जर असणार.
कारण आता तिला माहिती असणार आहे तुझ्याकडे व्हाट्सअप आहे.
व्हय.
आणि यावेळी ती काय दंगा करणार नाही, कारण मागच्या वेळी केल्यावर
हम्म,
काय झालंय बघितलं.
हम्म आता थांब की नीट होऊन दी कि, आता नीट झाली नीट झालेल्या दुसऱ्या दिवशी लगेच सांगणार, कोणी हे अन दुसरं तू माने हे संपर्क ठेवणे नाही.
स्विटीचा हा.
नाही स्विटीचा आहे.
असू दे की मग, त्याचा काय संबंध आहे?
म नीटचा आणि तिचा काय संबंध आहे?
आरे उगचं रिजन नको रे, नेट इमपॉर्टंट आहे ना. हा आता हे बी म्हणू शकतोय मी, असं बी नाही व्हॅलिडीच काम, त्याच्याकडे द्यायचंय किंवा काय? एक्स वाय झेड, मोठ बोलला आणि गेला सांडू पांडू. इथ झालय कुणाच्या हातन? चौघांसाठी चौघ बास हाय असा विषय हाय ह्यो. कारण मोस्ट ऑफ आजपर्यंत हीच काम झालेत ना फिरतीवर खरच बघायला गेलं तर, पप्पाानं मला म्हटलय ते बरोबर हाय, आपल्याला कुणाची गरज लागत नाही. मोठा मान का बांधलास काय? कारण का माहितीए एवढं वर्ष एवढ्या वर्षात कनी, जे आमच्यासाठी होत आलय ते आमच्या हातूनच होत आलय, लोकांच्यामुळ आम्ही कधी वर आलंच नाही, किंवा दुसरं का काम झालंच नाही.
ण नक हे चालतं सेम तुला घ म्हणस कागोलतं मग काय घ मग आम्हाला, आमचं आम्हालाच घावलं की मोठी माणसं कशाला लागतात. म्हणजे त्याच्यावर तिचा तर काय फायदा झाला नाही आपल्याला.
तेे कळलं काय, येव कसं गेलाय मी वातावरण काय केलं सग त्यांना गावला नाही. म्हणजे आम्ही खळ! आणि, तिथं गेल्यावर अं त्यांना घावेल, चुकून घावेल! गावलं, गावलं, हे पद्धतीने गेलं. हा आणि तिथे उग जाऊन वातावरण काय सांगून आले. ते दाखला दाखवते, तेव्हा देते का बघा असं, तसं, ह का आणि ह्यांना माझं नाव तर गावलेलं, पप्पांना सुद्धा हे नाव गावलेलं दत्तू, सत्तू, कांबळे. आणि श्रीपतीच हे, मला ह्याच्या आधी पण गावले एवढं, अरे गावले अर खरं बघा येईल तर की नाही, मला हि ज नाव दिसले की नाही! हे पहिला घावलेलं आहे.
हम
अरे ये तेरा मिनटाच्या वर गेले गिरी हम्
तु कठीण तर होईल
हम्म म ते ह्या आधी रेकॉर्ड घावलेला मला. श्रीपतीचा खर त्योच ह्यो हाय, म्हणून मी सांगितल असत की नाय, तेव्हा ती जंगम मॅडम होती. आठू दे अ आणिकदा गे जातो तो बघोनं बंद करायंण सांगितलेलं तुला
हा ते मॅडमचं नाव, आठवण झालत तुला
बरोबर हा मग ती मॅडम होती की नाही, त्या वेळेला! त्या वेळेला होत, तेव्हा यो घावलेल मला, श्रीपती घाऊला की नाही. आणि ते रजिस्टर गावलं तवा, चच हे गावलं, अरे म्हण गावल म्हणलं आणि मग! आल्यावर तारका बघितल्या, तारका वेगळ्या वेगळ्या म तिनं काय मॅडमने काय म्हणले,, हे रजिस्टर आन नवीन लिवलेला आहे. म्हणजे दुसऱ्या ये ते परवाना नाही म्हणायला लागले, तुला काल का परवा सागितलं. काल सांगितलीी जुन्यात, एकट्या पोरग्याला कायतरी घावलेलं, त्यांच्या पप्पांचं मग त्याने जुन्यात बघितला! जुन्या ते.. एकावन, त्रेपण, बीपण, अस होतं मग त्यात श्रीपती रामांा मला तर असं वाटतं श्रीपती ला मुगबळ हेगन हिन काय केलेत कुणास ठाऊक बाई, काय कराय, काय केलेत, यांचं यांनाच माहीत.
अगजा मागज अस
आणि खरं नाही, श्री आता जे मला कड खावला की नाही आणि जे माझी व्हॅलटीच्यावर झाल्या त्यावर सारखं, सगळे, वेगळे, आहेत त्या दाखल्यावर.
कस पण
काय माहिती, म्हणून तर तवा घेतला नव्हता आम्ही काढून.
काय दुसरं काय माहीत
आणि आत्ता जे दाखला काढलाय त्याच्यावर! एक्कावन, बावनला, हे केले त्याच्यावर एकोणपन्नास, पन्नासच, आहे एकोणपन्नासला ॲडमिशन, पन्नासला बाहेर. आणि अडतीस चा जन्म दाखवला आहे. आणि आता अडतीसचा जन्म हाय, आणि जन्मात साल त्योच आहे. जन्मात तारीख चेंज हाय आणि आधी एकावनला ऍडमिशन घेतलय आणि बावनला ऍडमिशन काढलय म्हणून आसं दाखवलय. चौथीला गेल्या ना पाचवीला म आता हे सगळ अस झालं.
असू दे बघायचं होतय ना, तोपर्यंत
हम् चौदा पंधरा मिनिटाला जाती, पंधरा मिनिट झालं बघ.
तरी बोलायचच आणि त्याच पेमेंट मिळणार हाय. तुझं ह्या एका कॉलमध्ये जर झालं कि झालं. कशाला लागतय पुढच कॉल.
एकशे अठ्ठावीस सेकंद बोलल्यावर बाळ, साठ सेकंद आणि मिनिट.
हम एकशे अठ्ठावीस मिनिट, टोटल एकशे अठ्ठावीस मिनिटं बोलायचे.
हा मग खरं मग टास्क कमी खरं, तिसचा टास्क राहणारच की शेवटी-
तर भक्ती विचारली, मॅडम किती कॉल होत्यात? ती काय म्हटलेलि, एकशे अठ्ठावीस मिनिट बोलायच ता आणि त्यानी जो एक कॉल फॉरवर्ड केला तो, बारा मिनटाचा होता. मिनिमम तुम्ही दहा मिनिटं बोलू शकताय, त्याच्यावर बोलला तर बारा मिनट एक कॉल जातोय आणि तो कॉल ऑटोमॅटिक कट होतो, बारा मिनिट बोलून मग तुमचे बारा बारा मिनटात म्हणजे कॉल असे एकशे अठावीस मिनटं म्हणजे तुमचं लयत लय बावीस ते तेवीस कॉल मध्ये तुमचा टास्क कम्प्लिट हुतोय.
व्हय
हां, असं सांगितलय ते. मग ते आम्ही काय भक्ती काय केलो पहिला. दहा दहा मिनिटच बोलली, दहाच मिनिटं बोलायच होत म्हणून. दहा, दहाच मिनट बोलणार. आता तेवढं दहा दहाच मिनिट बोलेल. त्यामुळे आमच टास्क वाढल्यात ते. पहिल्यापासूनच आम्ही बारा बारा मिनटं किंवा जास्त मिनटं बोललो असतो कनई तर आमचं ते बावीस किंवा तेवीस टास्क मध्ये आमचा टास्क कंप्लीट झाला असता. ऍक्च्युअल मध्ये काय हाय? की-
टास्क किती येत्यात हे महत्त्वाचं नाही आय, त्यांनी जेवढा टाइम बोलायला लावलय तेवढं ते बोलायचं.
खरं हे बोलल्यालं त्यात चालतय काय?
हे जे बोलालोय आपण हेज्याबद्दल?
चालतंय की.
हं, बघ नाही तर, एवढा मोठा सागर बोलायचा आणि ते रिजेक्ट करतील.
ह्याच्यात काय बोलायच नाही. पॉलिटिशियन बद्दल बोलायच नाही, धर्माबद्दल बोलायच नाही. कुठल्या व्यक्तीला उच निच बोलायचं नाही.
आता, आता ह्यो कॉल झाला का नाही, तू चेक कर, आपला हा कॉल रिजेक्ट झालाय काय काय?
नाही लगेच रिपोर्ट दिसत बघितलो की. मागचे सकाळी जे झालं तेचा रिपोर्ट दिसना. नाही रिजेक्ट बीजेक्ट काहीच दिसना.
सगळा टास्क सबमिट झाला दिसत असणार.
तिंगला पडलं आता ह्यो कट करू काय हम्म? कट करतो आणि आत.
नंतर लाव. त्याला मला साधा कॉल लाव.
हा.
हम्म टास्कं किती झालं बघ?
हुतय.
हम्म
काय वीस मिनटं हुद्यात.
होवू देत ना.
हं. वीस मिनिटं होऊ द्यात म्हणजे दोन, दोन टास्क धरलं तर धरल ओ. नाहीतर कट केल्यावर दोन टास्क धरायचं, एक सात मिनिटाचा व्हायचा, आणि बोंबाबोंब.
चोवीस मिनटं बोल
कशाला?
बारा दूने चोवीस.
हम् चोवीस मिनटाला बी कट होवू शकतोय ह्यो.
हा.
बघू कवा कट होईल ते बघेन. हम्म. म्हणजे त्यांना, त्यांना वाटलं असल ओ, कपलयत कंटिन्यू ठेवूयात म्हणून.
कोण मनल कपलय?
आ बोलण्यावरून कळलं असेल.
त्यांना काय पण कळतय. माझा आणि भक्तीचा एक कॉल रिजेक्ट
हॅलो
हा.
माझा आणि भक्तीचा पण एक कॉल रिजेक्ट झालाय. पहिला का दुसराच.
का काय बोललायसा?
काय बोललं? काय आठवणा पण, काय बोललेलं.
तिने केलेला होता वाटतं कॉल, का मी केलेला होता काय माहीत रिजेक्ट झालाय तो कॉल. काय तर हो बघायला पाहिजे, आत्ता बघायला नाही आले ते. काय तर लिहिलंय, अपमानास्पद बोललंय असं, लिहिलंय का काय तर लिहिलंय. काय स्टेफी बद्दल का काय, निकिताबद्दल बोललेलं वाटतं. मग ते झालाय रिजेक्ट.
हा
होउद्या म्हणंल, आता काय करायचं.
हम्म बघता- बघता टाइम होते बघ फास्ट किती, एकोणीस वीस होते लगेच.
हो, बघत बसलायस व्हय तू त्याला?
बघत नाही बसलो, सांगालोय.
मम्मीच दुखायच कमीय?
हाय जरा दुखतय.
ते महिना झाला असल की करून? नाही - नाही झाले ना महिना. वीस येक अठरा ला केलय वाटतं ऑपरेशन.
झाले की, महिना झाल की बा आज.
हम्
तर माझा रिझल्ट वीस तारखेला एक लागला. एकोणीस तारखेला एक लागला
अठरा तारखेला, आज ऍडमिट केलतं रे रात्री.
ह मग एकोणीस तारखेला ऑपरेशन केलं वाटतं. सका काळी, हा माझं त्या दिवशी, मग माझं त्या दिवशी एक रिझल्ट लागला.
हा.
कॉलेजचा एकोणीसला आणि वीसला सी. ई. टीचा लागलेला.
हा. हा. हा.
थांब, थांब पप्पा आल्याती.
तरीे बी थांबलायस.
काय ते.
भाईर जा की पण.
घरात गेल तर चाललेलो पाणी प्यायला. आता हे ठेवल्यावरच जातो.
हम्म चालतंय.
फादर खुश. करून आला काम म्हणणार शेवटी.
हुं.
म्हणणार पप्पांना नाही, नाही.
पाय आपटत कसलं चालतोयस?
असं पाय क नाही तिरका. म्हणजे पाय आता सरळ ठेवल्यास बरोबर. नॉर्मली. तोच आता राईट पाय आहे, राईट लेग असा. राईडकडे पूर्ण फिरवायचा खालण. कळलं काय. आणि लेफ्ट-लेफ्टला फिरवायचा आणि असं खेकड्यागत चालायचं. तसं केलो रे मी. मन किया कर लिया.
कचबी
हुं हू हुं हुं हुं हू हू
देवा रे देवा.
आता मला कणी पावसाळा कधी पडल. असं झालंय बाबा.
का.
मला लई आवडतोय पावसाळा.
हे ते पाक हे हुतय रे. वल्ल-वल्ल-वल्ल.
असू दे मला आवडतंय.
हम्. दे बारकी हाईस तू अजून.
काय नाय.
लहान आहेस तो अजून तुझं काय.
नाहीबग तर सगळीकड. पाऊस पडाल्यावर सगळीकडे हिरवं हिरवं असतंय. छान धबधब असत्यात. सगळी झाड उगवत्यात. चांगलं असतंय. म्हणून मला पावसाळा आवडतोय. नेचर क्लायमेट कसलं भारी असतंय? सो बिवटिफुल!
म्हणून मला आवडतय
हां.
कायतर वेगळंच असतय? आपण गेल्या वर्षी जोतिबाला किती तारखेला गेलतो रे? मी काल आठवालतो.
अय लक्षात नाही, काढायला पाहिजे ते. मेन डेट काढायला पाहिजे.
फोटो बघ, हुडक त्यात दिसल.
फोटो बघितल्यावरच कळणार आता.
याच महिन्यात गेल तो.
हड या महिन्यात वर्ष
ह्या म्हणजे ह्या महिन्यात म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात रे.
हम्म जते क द
मम्मी आणि मला मी काल काल आठवालतो म् म्हणली गेल्या वर्षी पावसाळत चिरोलीला घड काक करा म् आणि का गेल्यावर आपण गतो वर्ष झालं
रष झाल झाल झाल
माहत असेल ऑगस्ट मध्ये गेल असेल
मुबत काप इथं काय दिले चार फेब्रुवारी दोनशे ववीस ही चुकीच आहे गुगल फोटोज ला बघायला पाजे च काय हॅलो
हा
मजा आला की नाही
आांम लखी
अं पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस
ऑक्टुबूर मध्ये कस बघे येल तो
कसं काही म्हणजे हस
ऑक्टोबर मध्ये कोण पावसाळा असत रे
ह् म काय आणि ते तस वातावरण होऊन आलं असेल हो
पावसाळा चालू होता
अ सो
जुलै ऑगस्ट सप्टेंबर हा चार महिने पावसा असत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर
ह तू त्या मंदिर कसे फोटो काढला ते एवढी गिड्डी दिसालाच मला
तूर न कालास फोट नस
बिंदुकला आणि ते हज्यातच गेलतो ब आपण तिथं आज जरा वाकून जायला लागते ब ती हच्या्यात
होम
तिथे गेल तर तझा फोटो काढले तुझा माझा आणि तुझे डोळे कसे दिसायला कपर ग
मला तो गणपतीचं मंधरला ह आवडत पहिल्यापासूनच काय करते मात आणि आम्हीप्पा मम्मीने मी दर दिवाळीत जायचो ना इ धवत्र दिवशी जायचो दररोज अ आणि बॅगवर देतो आम्ही खाली पहिला खालीच देवीच्या मंदिरात गेलंपर खालीच तेर फारसलं तिथ न गेलो पण मम्मी हळूहळू येणार ना वर चालत पायऱ्या चढत चढत आणि पप्पांच्या आणि माझ त्रेस लागत होती कोण पहिला जाते व
आणि मी पळत पळत जाणार आणि त्या मंदिरात जाणार पहिला मंदिरात फिरणार आणि पळत पळत परत वर जाला मी पोचल मी पोचल म्ह
हम्म पंचवीस मिनटं झालं वगैरे
य तर साधा काण
हम्म